आवरल कां.
आवरलं बघा तुमचं.
आमचं चालंय.
हा हा. जेवण झालं. हा हा, हम्म काय केलायसा जेवण.
जेवण जरा, मुगाची भाजी.
हा.
डाळीची आमटी. चपाती तुम्ही,
केलासा होय, आम्ही भात केलाय. आमटी भाकरी केल्या, आमटी केल्या जरा मोडाची.
हां.
आणि,
हां.
हॅलो.
आता केले, मुगाची भाजी.
हॅलो.
हां बोला की,
हॅलो. तुम्ही लसणाची चटणी कधी करतायसा, लसणाची चटणी करत्यात बघा कशी. हॅलो.
हां, येतंय बोला.
आवाज इना. मधीच आवाज चालाय. हॅलो.
करता.
काय, काय म्हटला सा.
हॅलो.
तुम्ही करता ऐकू येत नाही ओ काय. हॅलो.